कसे आहात? मी पण माजेते तुम्ही कसेये?
हो मी पण मजेत.
ह बर म.
हो आज आपण होम मीेट फूड आणि फास्ट फूड या विषयावर बोलूया?
हा बोलू या ना. तो खूपच भारी टॉपिके.
आजकाल कस म्हणजे, घरचे अन्न कसंय म्हणजे आपण खात नाही. जास्त करून फास्ट फूडला महत्त्व देतो.
हा हे तर खरचे. कारण आ आता त्याची चव पण तशीचे ना. फास्ट फूडचे.
हो पण कसंय म्हणजे, माझ्या म तर घर जेवण चांगलंय. आरोग्यासाठी. म्हणजे कसंय. आपण ताजं पौष्टिक बनवतो ना घरी.
ह पण ते लहान मुलांना कोण समजवेल. त्यांना बाहेरचं फास्ट फूड पाहिजे ना.
हो आपण बाहेरच्या जेवणात कसंय, तेल, मीठ आणि मसाले भरपूर असतात ना. ते आपल्या हातात थोडी असतात. त्यामुळे आपलं आरोग्य खराब होतं त्याच्याने.
हम्म आणि कसं याच
ह
वेगाने ना जीवनशैली लोकांच्या खाण्याच्या सवयी मध्ये पण मोठा बदल झाला आहे ना.
हा म्हणून तर बाकीचे लोक तसच म्हणतात. कि भाप म्हणजे बाहेरचं जेवण फास् फुट चविष्ट असते. पण कस म्हणजे पटकन मिळत ते.
हा आणि कसंये अ पूर्वी बहुतेक लोक घरातच बनवलेले जात अ बनवली जात होते ना. आणि पौष्टिक अन्न खात असत. आता तर सगळं बाहेरच होममेड, फास्ट फूड वगैरे खाता ना.
बाहेरच कस म्हणजे अण्ण चविष्ट तर असतच. आणि त्याच्याने कसं आता लठ्ठापणा वाढतो. मधुमेह म्हणजे कसंये डायबिटीस म्हणजे हृदयविकार. भरपूर त्याच्याने समस्या होतात ना.
हा, पण परंतु आज तर शहरामध्ये तसच, ग्रामीण भागातही फास्ट फूड आकर्षण वाढले आहे. कारण कसंय, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, फ्रेंच फ्राईज पार्टीस, समोसा, वडापाव यांसारखे पदार्थ ना, सहज उपलब्ध असल्यामुळे अनेक लोक त्यात त्याकडे आकर्षत होता ना.
हो, ते तर म बरोबर सांगितल, पण कसं आहे घरचे अन् स्व स्वच्छतेने बनवतो, फास्ट फूड मध्ये स्वच्छतेची हमी नसते ना, ते आपल्याला कसं काय माहिती आहे का ते, चांगल्या रीती बनवत आहे का नाही?
आणि कस आहे, मात्र घरगुतीने अनेक आणि फास्ट फुड्यांमध्ये ना, आरोग्य पौष्टिकता, आणि स्वच्छता आणि जीवनशैलींच्या पण दृष्टीने मोठा फरक आहे ना.
ह, मुलांना आपण घरच्या जेवणा ची, सवय लावली पाहिजे. त्यामुळे कसं आहे, त्यांच आरोग्य चांगलं राहतं. त्यांची मानसिकता चांगली राहते, म्हणजे ते चिडचिड करत नाही. त्यांची वाढ व्यवस्थित होते.
एकदम बरोबर बोलले, आणि आरोग्य पण चांगले राहते, कोणते आजार पण होत नाही, मग कस आहे
लागले तर, मुलांना पण त्याच अनुकरण मिळतं ना.
हा, त्यांना आपण जितकं होईल ना तुम्ही हे जे म्हणजे, पिझ्झा, बर्गर, हे पण तुम्ही जर घरी बनवलं ना तर आपण एक लिमिट बनवू, कारण तेल, किंवा मीठ, मसाले आपण लिमिट ने लावू.
हो, नाही पण तरी माझ्या मते तर, कसे ते फास्ट फूड कसे, म्हणजे पूर्णपणे टाळणे शक्य नसले ना, तरी म्हणजे कसं अधून मधूनच खायला हवं, आठवड्यातून तुम्ही एक वेळेस, किंवा पंधरा दिवसातन, असं रोज रोज खाल्लेलं बरं नाही ते.
हा, पण असं एखाद दिवशी जर ते, पण तुम्ही म्हणजे एखाद दिवशी पण बाहेरून आ अ शक्य नका करू, कारण घरीच बनवा, कारण आपण मीठ मसाले हे कमी लावू शकतो ना? बटर वगैरे, मग ते पण म्हणजे खरं चांगल होईल आरोग्यासाठी.
हो, घरच्यान खाल्ल्याने कसं आहे, म्हणजे खर्चही कमी होतो.
खर्चही कमी होतो, आणि ताज असत, स्वच्छता असत ना घरच्या याच्यामध्ये
तुम्ही बाहेर थोडसं पण खा पण तुमचं बिल असं भरपूर येत, म्हणजे तुमचे पैसे जास्त जातात, पण तुमचं पोट कमी भरत, बाहेर
हा, आणि घरात कस आहे, प्रेमाने, स्वच्छ स्वच्छतेने, आणि योग्य प्रमाणात तयार केलेले अन्न म्हणजेच घरगुती अन्न असत ना, त्यात भाजी, मग पोळी भात, डाळ, भरपूर अस अ आमटी, ताक, कोशिंबीर, दूध, दही खूप पदार्थ आहे ना, त्यांचा समावेश होतो त्यांच्यामध्ये
घरच्या जेवणा मध्ये, घरचे जेवण जस आहे महिलांसाठी तर खूप आरोग्यदायी, पी. सी. ओ. डी होत नाही, हार्मोन बॅलेन्स खराब होत नाही. लठ्ठपणा होत नाही.
एकदम बरोबर, कारण जर आपण बघायला गेलो ना तर आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये, पण आपण ते परत-परत ते तेच खातो ना, हे वाईट ये शरीरासाठी हानिकारक ये. म्हणून घरगुती अन्न बनवताना, आपण तेल, मसाले, मीठ आणि स साखर यांचे प्रमाण नियंत्रित ठेवतो ना? त्यामुळे ते शरीरासाठी अधिक त अ अ अति-हतिकारक ये.
हेल्दी फूड, हेल्दी लाईफ, हे आपल्या आरोग्याची जबाबदारी आपल्याच हातात आहे.
ह्म, हो मोठच झालं य. आणि कसं य घरगुती अन्ना मध्ये प्रत-अ-प्रथिने, जीवन सत्वे खनिज अन तंतुमय पदार्थ आणि कार्बोडाय-ड्रेट. यांच्या समवेत, सम-समतोल होत असतो ना.
होग. ते बरोबर कारण, कसे म्हणजे चांगले आरोग्य हवे असेल तर, घरच्या जेवणाला प्राधान्य द्यायला हवे.
हं आणि अन्न तयार करताना, कसं वापरलं गेलेल पाणी, भाजी पाला, भांडी आणि स्वयंपाक घरातील स्वच्छता आपण पाहून क शकतो ना? पाहू शकतो. अ तिथं थोडी आपण बघाय, बघू शकतो बाहेर. तिथे स्वच्छ आहे का, काय ये? आपण फक्त ऑर्डर देतो, ऑर्डर आलं ते खातो.
भाजीपालाच बघा तुम्ही, जर घरी आणला, त्याला तुम्ही दोन तीन वेळा स, वॉश करनार, बाहेर तुम्हाला कस माहितीे ते? पावभाजीचं घ्या उदाहरण, ते वॉश करताय का नाही कस बनवताय ये.
मग हे पण बरोबर ये, स्वच्छता आपण घरी बनवतो, तर शा चारदा स्वच्छ करू, क्लीन उप करू. मग कुठे आपण बनवू, च-चालू करू कस स्वयंपाकला आणि कस नियमित घरगुती अन्न जे असत ना, त्याच्यात खाल्याने पचन पण सुधारते. मग शरीराला ऊर्जा मिळते आणि रोग प्रतिकार पण शक्ती पण वाढते ना.
ते तर आहेस, म्हणून पण डॉक्टर घरचे सन्न खाण्याचा सल्ला देतात ना.
मग आणि घरात-घरातले अन्न बनवताना जास्त तेल तिखट किंवा मीठ खूप टाळतो आपण, कमी टाकतो, कोणाला जास्त तिख-तिखट खायला आवडतं म्हणजे मीडियम मध्ये करतो ना आपण, भार-बाहेर तस नसत. अं कोणकोणते गरी मसाले लावता, ते करता, टाकता काही गरम मसाले खूप असतात, त्याच्याने पोट वगैरे पण दुखत आपलं. अन पोटात पण, शूज वगैरे येते ना.
तेेत आहेस, बघा न तुम्ही एका पिक्चर च्या किमतीत, संपूर्ण कुटुंबाचे पौष्टिक जेवण तयार करू शकतो आपण.
ह्म आणि कस ये घरगुती अन्न हे बाहेर च्याना पेक्षा, स्वतः आणि परवडणारे असते ना. महा-महा बाहेरून आणतो आपण, खर्च तेवढा होतो ना, घरी बनवतो. तर खर्च कमी होतो, घरच अन्न पौष्टिक पण असतं.
हो ते तर आहेच.
हम्म आणि जे अन्न पटकन तयार होते किंवा लगेच मिळते ना त्यालाच आपण फास्ट फूड म्हणतो एक प्रकारे कारण हे अन्ना चविष्ट, आकर्षक आणि सहज उपलब्ध अस असल्यामुळेन विशेष मुलं आणि तरुणांमध्ये लोक प्रिय आहेत का आता ते आताच्या याच्यामध्ये.
हो आप तरी घरी कसं काळजी व्यवस्थित ते स्वच्छ, नीट नेटके रसेत पण होतो पण बाहेर कसं नाही माझ्या नंतर घरच्या बाहेरच पण
आणि चवदार आणि मसालेदार असल्यामुळे लगेच आवडत्या आपल्याला ते मग अजून कमी वेळात उपलब्ध भेटते होतात. आणि जाहिराती आ सोशल मीडिया मुळे तर त्याचं आकर्षण वाढ तर वाढलंय आता खूपच आणि मित्रांसोबत बाहेर गेले का खाण्याचा आनंद मिळतोच हा. आणि शहरामध्ये तर सहज उपलब्ध असतय कुठे पण जा तुम्ही कोणत्या पण शॉपला.
मी तेच म्हणते बाहेर जाणं खाणं म्हणजे पूर्ण पुर्ण पुणे बंद नाही करायच कारण आज म्हणजे कस पाऊन पण आपण कंटाळतो किंवा एखाद दिवशी असं आराम पाहिजे असतं. त्याच स्वयंपाक नको ह पण ते रोज, रोज खाणं योग्य नाही. हो आजार नको निर्माण व्हायला हो.
जास्त कॅलरी आणि चरबीमुळे वजन पण वाढते ते खाल्ल्याने.
अ हो.
अससिडिटी, गॅस, पचन आणि बद्ध कोष्ट होऊ शकतो. तो आपण त्याच्याने म्हणून जेवढं झालं ना तेवढं कमी करायला पाहिजे आपण खायला. मधुमेह आणि रक्तदाबाचा पण जास्त अ प्रभाव पडतो.
एखाद्या वेळेस कसे मन पलटवण्यासाठी किंवा चला आज चोय तेव्हा खायला आ
एखादा ठीक आहे खाऊन हा एखादा आपण खाऊ शकतो. पण काही वेळा जास्त खाल्ल्याने हे होतं रोज, रोज बरं नाही आहे खायचं. ह आणि घरगुरती अन्न हे आरोग्यदायी, स्वच्छ, पौष्टिकाने विक विक व फायदेशीर असते ना घरचच खायला पाहिजे भाज जी, डाळ भरपूर आहे अशा पौष्टिक वस्तू
हो ते तर आहेच बरोबर सांगितलं तुम्ही.
मग अजून आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण एक नवा नवी नवीन बदल केला पाहिजे. आणि कसं आहे फस्फूड पूर्णपणे टाळले कधी, कधी कठीण आहे पण वाढदिवस, सहल किंवा विशेष प्रसंगी थोड्या प्रमाणात फास्ट फूड खाल्ले तरी चालू शकते. कारण परंतु ते रोजच्या आहाराचा भाग बनू नये. आणि आवडत्यातून आठवड्यात कधीतरी मर्यादित प्रमाणात खाणे अधिक योग्य आहे. म्हणून हे आपण टळलं पाहिजे.
हो हो.
हा जेवढं आपण बाहेरच खाणं टाळेल तेवढं आपलं आरोग्य चांगलं राहील पचनक्रिया पण चांगली, राहील शरीर पण तंदुरस्त राहील.
हा चला तुम्ही पण घरच्यांना काय किंवा या एकदा बाहेरच खा रोज, रोज खान योग्य नाही चला दुसऱ्या टॉपिक व बोलु चला.
हा, थँक यू.